हां येतोय बोलां.
ओके ते चांगलंय आहे बाबां तुझं रेसिपी चं आणि मंग तुझ्यां मैत्रिणी
आंता हं फक्तं दोन एकचं ट्राय केली ही आणि ते आपल्यां भांज्या वगैरें असतांत दोन तीनं
सांध्या म्हणजे भेंडीची भांजी बटाटा
हं बटाटा आंता सगळेजणचं एक्सपर्ट आहे. बटाट्यांच्या भांजी मध्यें मी पणं एक्स्पर्ट काढला अवघंड आहे कांल ऊंन बनवतेस तुं
हां कारल गोड कारल करते पणं ती एकदां म्हणजे असं यु युंटुब वरं वगैरें बघूंन चं नाहीं तरं अशी डोक्यांत राहतं नाहीं रेसिपी
इंस्टा मुळें सगळेंच लोकं ट्राय करतात. इंस्टाची रेसिपीज ब्रेडचे वगैरें भरंपूर कायं - कायं- खूपचं सेव्ह करूंन ठेवतोय पणं मी बनवंत नाहीं. ऍक्च्युली मी लॉकडाऊन मध्यें खुंप बनवलेलं कायं कायं- तेंव्हा मी बेकिंग पणं करतं होते तरं मंग मी केक वगैरें बनवले पुडिच वगैरें म्हणजे त्यांवेळी बाहेरचं कांहीं घ्यांय आणायचं नव्हतं नां तरं मंग आणि मी कामांनिमित्त बाहेर होतो मी गुजरात मध्यें होते त्यांवेळी आणि माझे पॅरेंट्स पुण्यांत होते. तरं मंग आंता तिथे कुंठे बाहेर जायचं नाहीं कायं नाहीं मंग आंता खायचं तरं आपल्यांला तेव्हांच इच्छा होते नां असं कांहीतरी खायचं तरं मं मी शिकले मस्तं सगळं अगदीं आलु भुजियांपासुन ते सगळं बनवलं होतं घरांत मी सगळंच रोज एक एक एक एक कारणं वेळं पणं असायचं नां कामं एवढं नसायचं आणि मंग तसं तेंव्हा केक वगैरें मी खुंप बनवले होते मं मंग एवढं केक बनवले की मी ओटी जी विकतं घेतला त्यांवेळी की बाबां नाहीं आंता बेकिंग करायचं.
हं हं हं
आणि राहील बां तो कुंठे करते बेकिंग काहींचं नाहीं. आणि त्यांवेळी अगदीं मी ब्रेड केलं होतं पांव बनवलं होतं आणि माझं असायचं की रोज एक नवीन रेसिपी ट्राय करायंची- खायचं असं
अच्छा अच्छा पणं तो आंला उपयोगी हांय कां नाहीं-
हां हां ओव्हण चं चांगला उपयोग केलां पणं आंता पणं माझं प्लॅन आहे करायंचा आंता कधीं सुरुवात होते माहित नाहीं पणं ब्रेड वगैरें सांठी मलां बनवायंचे त्यांच्यात कारणं ते चांगलं आहे आंजकांल नां घरीच बनवलं तुम्हीं ते आणि एवढं कायं अगदी रॉकेट सायन्स नाहीं आहे साधीचं रेसिपी असती थोडं बघुंन जरां आपल्यां हिशोबांने बनवलं पाहिजे असं
खरं की नाहीं त्यांचे व्हिडिओ कसं आपणं बघतो तो पणं आपले पहिला फसतेतचं म्हणजे तसं होतंच नाहीं
हां आपलां एक्सपिरियन्स असतो नां रे आंता कपकेक माझे चांगले होतांत ते कधी चुकत नाहीत माझे ते सोपी रेसिपी असते दहा पंधरा मिनिटात. एकदम पटकन बनेल.
बरं बरं म्हणजे काय करायचं.
मी ना याचे बनवले होते अ कॉफीचे. अ कॉफी फेट टून आणि मग त्याच्यामध्ये मैदा सा आणि हे टाकून कोको पावडर टाकून त्याच त्या फ्लेवरच फर्स्ट ट्राय केलं होत. त्याचं टेक्सचर खूप चांगलं आलं होतं त्यात अंड वेगरै टाकून फक्त कॉफी होती फेटलेली आणि डालगोना कॉफी असते ना आपण बनवायचं साखर टाकून
अच्छा अच्छा आणि ते बिस्किटांचं वगैरे पण बनवतात ना?
कसलं ग?
अ काहीतरी बिस्किट अ अ मिक्सरमध्ये फिरवून त्यात दूध वगैरे टाकून
अच्छा अच्छा ह, हा मी बनव बनवला होता मी, बिस्किटचा केक पण बनवला होता, आणि चांगला बनतो माहितीये.
तुला असं वाटणार नाही की, तू बिस्किटचा केक बनवलाय म्हणून. तर त्यावेळी माझ्याकडे ओटी जी नव्हतं तर मी कुक म्हणजे ह्याच्यात बनवलं होता कुकर
अच्छा अच्छा, हो हो हो.
त्याच्यात पण चांगला होता ब तर का असे करत राहायला पाहिजे मी तेच विचार करत काय काय डिशेस मी बनवले आता मला नको वाटतं बनवायला. पण कधीतरी असं इंस्टावर मी पाहिलं ना मग मला ये इच्छा होते मुव्ही बनवते मी, आ तसं चालू असतं काही ना काही माझं चालू असतं.
भरपूर रेसिपी हां हां.
सोयाबीनच एक रेसिपी ट्राय केलं, तू बोलली ना फास्ट काय बनवायचं? अ तर ती चर पण तिज जर तुला आवडतं ना, तर सोयाबीनच बनवू शकते तू. मी काय केलं, सोयाबीन थोडे पाण्यात, उकळत्या पाण्यात घातले. मग ते, त्यातलं पाणी सगळं काढून घेतलं आणि शिज तातच ऑलमोस्ट ते, म त्याच्यामध्ये मी अ हे टाकलं होतं सॉस आपला अ शेजवान सॉस आणि कॉर्न फ्लोर ते आणि मीठ बस एवढंच. पण त्याच्यात आलं लसूण टाकलं तर अजून चांगलंय, आल लसूण पेस्ट. आणि अ त्या शेजवानचं तिखट वगैरे होतं, बस तेवढंच मिक्स केलं आणि कॉर्नफ्लॉवर बऱ्यापैकी चांगलं टाकलं होतं त्याच्यात, म्हणजे ते व्यवस्थित त्याला असे अ कोट झालं. आणि जस्ट ते थोड्या तेलात अस फ्राय करून अस घेतलं. ते छान झालं होतं, एकदम मस्त क्रिस्पी.
बरं.
हे सोप्पं आहे, हे एकदम पाच मिनिटाची डिश हाय. आणि हे म्या तू बरच करू शकतेस, सोयाबीनच बरच काय फास्ट करू शकतेस ऍक्च्युली तू.
बर बर मला तर सोयाबीन खूप आवडतंय.
आवडतं तुला ना मग हेल्दीये बघ.
आपलं डाळ तांदळाची खिचडी असते ना त्यात मम्मी टाकती.
कशाची?
अ -डाळ तांदळाची खिचडी असती ना.
हा.
हा पिवळी खिचडी नसते का आपली तांदळाची.
हो हो हो.
हा त्याच्यामध्ये मग सोयाबीन टाकाय लावते मी.
सोयाबीन चंक्स म्हणतेस, का सोयाबीन म्हणतेयास तू?
सोयाबीन, सोयाबीन नसतात का छोटे छोटे, छोटे मोठे काय गोल
छो म्हणजे तू ते जे चंक्स असतात ना तर ते सोयाबीन धान्य पण मिळत ना ग, ते असं ते ते नाय ना? जे तुम्ही ते खा ता ते हेवी नसतं का ग पचायला?
नाय म्हणजे आता मलाच कन्फ्युजन झालं सोयाबीन म्हणजे तुम्ही
आम्ही चॉक्स म्हणतो नगेच ते असं मोठं असतं ना गरम गरम पाण्यात टाकतात ना ते आणि मग ते थोडं फुलतात ते.
हा तेच ना तेच ना.
ना अच्छा अच्छा नाई काही ठिकाणी ते अ जे ऍक्च्युअल बी सारखं असतं ना ते खातात.
नाई नाई नाई नाई नाई नाई मोठं असतं आणि मग ते फुगत बरोबरय.
अच्छा बा तू खिचडी कस काय घालते ते चांगल लागतं ते?
हो लय छान लागतं मम्मी करती ती खिचडी सोयाबीनची खिचडी. तशी हो. आप आपल्या ह्याच्यानुसार तिकट पाहिजे तिकट किंवा कमी तिक कट वगैर असं.
चांगलंच पौष्टिक बनवून खातात गं तुम्ही, एकत खिचडी डाळ त्यात पण सोयाबीन अरे बापरे.
मग काय तर.
चांगलंय चांगलंय मला असं तळुण वगैरे लागतं काहीतरी खायला तर ते सोयाबीन खूप दिवसाचे आहेत म्हणल अरे आता वेस्ट हो ना त्याच्या विषयाच काहीतरी टेस्टी बनवू. आणि मी त्याचं पॅटीस बनवलेलं ते थोडं बॉईल करून तेच मिक्सर मधून काढून ना. बटाटा वगैरे त्याच्यात मिक्स वरून अ -मिरची कांदा कोथंबीर ते आपल नॉर्मल जे हाय ते आल लसून पेस्ट आणि मग त्याच चांगलं पॅटीस छान बनतात त्याचे. ब्रेड जर आहे तर चांगलं आहे म्हणजे ब्रेडमध्ये कोट करायला आ -त्याला. ते अजून टेस्टी बनतात नाय त मग कॉर्नफ्लोअर किंवा मैदा असं टाकू शकता. त्याच म्हणजे मला तस टेस्ट आवडतं असं नुसतं सोयाबीन मला जर अवघडचय खाण. तर तू म्हणतेस आता तर मी ट्राय करेल म्हणा.
नाई छान मी तुम्हाला रेसिपी बघेल ना म्हणजे विचारील.
मम्मीला विचारतो म मला सांग तु कस बनवतात काय हे इंटरेस्ट थिंगाय बगं सोयाबीनचे बघ किती पदार्थ बनतात तस तस तस सोयाबीन बरेच लोक खात नाहीत. त्यांना आवडत नाही.
खात नाहीत. हो.
हा. त्यांना वाटतं त्याला एक वेगळाच वास ए. काही चव - नाही. पण त्याला अच्युली तुम्ही खूप टेस्टी बनवू शकता. तर ते - आपल्याच्या प मी आता ना रिसेंटली एक मोमोजची रेसिपी पण पाहिली आहे. मोमोजचं रेसिपी ना? ते ह्याच्यामध्ये कोट करतात ते. आं पिठामध्ये. म्हणजे ते लाटत वगैरे काही बसत नाही. ते डायरेक्ट ते मिक्चर बनवतात- आणि ते फ्रीझरमध्ये ठेवून, गोल त्याचे ना? फ्रोजन ते काढते- - तात. अ सारण आतलं. आणि मग ते तसच फक्त पिठात ते कोट करतात. आणि मग अ पाण्यात घोळवतात. परत ते कोरड्या पिठात घोळवतात. असं दोनदा तीनदा करतात आणि मग- उकडून काढतात. तर ते छान मोमो सारखं होतं ते.
अच्छा.
हे आत्ता. आत्ता लेटेस्ट चालू आहे हे. आता इंस्टावर बघ तू तुला दिसेल कधीतरी. तर मी तेच म्हटलं. अरे हे तर सोप्पं झालं कारण- मोमोचा तो प्रॉब्लेम आहे कि ते लाटत बसा मग ते शेप द्या. तर हे खूप इझी प्रकार आहे. आणि त्याचं कोटिंग पण एकदम पातळ होत. तर मी म्हटलं अरे हे चांगलं आहे. आत्ता आत्ता खूप त्याचे रील चालायलेत. आता हळूहळू येतील बघ तुझ्या फील्डला पण येतील.
येतील. होय की. मी तर खूप- रेसिपी सेव्ह करून ठेवल्यायेत. पण करत काय नाही म्हणलं जाऊ दे लग्न झाल्यावर उपयोगी-
ह हा. ओके.
तेच ना. ते आ-
मग काय? बाकी काय म आता? तुझ आवडतं स्वीट काय?
मी मला खर तर गोड आवडत नाही. पण- हा. शेंगाचे लाडू किंवा बुंदीचे लाडू. जास्त अस गुलाबजाम, जिलबी वगैरे खात नाही मी जास्त.
तू ते खात नाही अच्छा. आणि मग पेस्ट्री, केक तसं नाही आवडत?
हा. थंड असतं ना?
अच्छा.
चॉकलेट फ्लेवर किंवा बटरस्कॉच.
अच्छा. ओ -बरय बाबा. एकदम बाबा असं कसं तुमच्या इथे तिखटच जास्त खातात हना? गोड नाही खात जास्त.
नाही तसं नाही. पण मला म्हणजे जास्त करून तिखटच सवयये.
तिखटाची सवय हा. काही काही लोकांना नसत ते. माझं खूप गोड खायचं माझा आहे बाबा. मी बनवते पण गोड त्याच्यामुळे मला- अगदी खीर वगैरे जरी म्हटली बनवायचं. तरी मी बनवेल आनंदानी. गोड बनवायला आवडतं मला. म्हणून मी केक वगैरे सगळं- गुलाबजाम पण मी बनवलेले. पण मी ना गुलाबजामना- थोडेसे वेगळ्या स्टाईलनी बनवले होते. मी त्याच्यात ना अंड टाकलं होत.
अरे बापरे! अंड टाकतात गुलाबजाममध्ये?
ए नॉर्मल ह्याच्यात टाकत नाही. पण ही रेसिपी ना एक- अ वेगळ्या म्हणजे दुसऱ्या देशातलं कुणी तरी बनवली होती. ट्राय करण्यासाठी. तर त्यांनी अंड टाकलं होतं मला ना त्यांच रेसिपी खूप सोप्प वाटली म्हणून म मी ती बनवून बघितली आणि ऍक्च्युली खूप छान झाले होते गुलाबजाम आणि त्यात बेकिंग पावडर पण टाकायची होती नॉर्मल गुलाबजाम मध्ये काही टाकत नाही त्यात खवा असतो मैदा असतो पण ह्याच्यावर फक्त मैदा अंड बेकिंग पावडर ह एवढं होतं आणि मस्त ते फुलले ना बाबा म्हणजे केक साइज झाले ते अशी राऊंड ना मी म्हटलं छोटेसे कोळे केले बण ते बेकिंग सोडा टाकल्यामुळे ते फुलले असे मोठे झाले ना त माझे